हॅलो झाली का स्कुटी चालू?
झाले टारटर टारटर टारटर वाजते काम व्हाला आलाय हम्म विजय, ओमकार दादा आणि संकेत हाय.
संकेत दादाला काय दत्तक घेतलाय काय त्यांनी?
बहुतेक.
अं?
बहुतेक. मास्तरला जातीस का नाहीस?
जाऊय की दोघ
दोघं कशाला? जा की मासंवाला हाईस.
तुला देतो की मास पकडून.
मला नाही आवडत मास इतली.
म काय आवडतं?
कसं पकडाय जायचं?
ट्रॅप बनवायचा, डर, तंगुस
पक्का मासेरी हाईस.
तेला म पिठ लावायचं, नाही
पीठ लावायच, मी बघितलं की तुला एक मास गावत नाही पण.
मला गावतो डायरेक्ट सुरमई.
सुरमई गावती तुला पिल्ली कुठली तर.
सुरमई सापडती आपल्याला, खेकडा सापडतो.
हम् सुरमईत सापडती व्हय, सुरमईच बाळ सापडत आसल.
बघायचंय काय तुला खेकडा पकडून? चड्डीत सोडीन तुझ्या खेकडा. पकडू काय खेकडा सांग, चड्डीत सोडीन धरून.
तिकडं धराय, पकडाय याला पाहिजे तुम्हा नदीला केकडंच नाहीत पाणी एवढं आहे.
तुला माहिताय काय कशी माशी पकडायची.
मला नाही हे मला आवडत नाही, तुझ्याव न न म असंय.
प ट्रॅप कसा बनवायचा माहित आहे का तुला?
आम्हाला नाही, आम्हाला ट्रॅप विकत घ्यायता डायरेक्ट. बनवायला नसतो, दुकानच जाऊन म्हनायचं फिशस्टिक द्या.
हे स्टिक फिशिंग रॉड म्हणत्यात त्याला,, फिश्टिक.
का आम्ही फिशटिक
हॅलो!
हम्म.
फिशिंग स्टिक, फिशिंग रॉड म्हणत्यात त्याला.
माहती आहे, मी पकडलय, प्रो बॅक कर.
काय?
फिश, कुणाला माहित नाही.
यस. काय नाही फीश बीस, कुठला पकड हम्म. कुठला फिश पकडलाय?
हॅलो हॅलो
बोलकी.
हॅलो, आमच्या इथं झाड हाय बाई
कशाच, बॉलच.
खालच्या
होय.
वाव मस्तय. तूझा आवाात येणा रे मला.
येतोय का आता.
कट कर कट